येतोय.
ते दर्शना कसं करणार आहे मग काम? काम कस करणार आहे?
म्हणजे माहिती कशी घेणारे हे? आपले कांची
वैयक्तिक बसून माहिती घ्यावं लागेल ना. हो, ना वैयक्तिक घरी जाऊन
बड्डे कधी आहे?
बड्डे अठरा तारखेलाय गं.
रोशनीच्या पोराचा बड्डे कधी आहे?
अठरा तारखेला.
कोणत्या?
ह्या महिन्यात. अठरा जुलैला.
ह्या?
हो.
जुलैच्या अठराला? हा का?
हो जुलैच्या अठराला आहे. हा आता वाटतं इकडच बनवायचं आहे ती म्हणती. मग बघू आता पाण्या-पावसात तिकडं कोण जाणार आहे?
हा -हा- हा. बरंय चाल.
हम्म.
हम्म, थांब मी तुला परत करते.